हॅलो,
हा तुमचा यालाय, तुमचा अजून राहिलेला वाडतं.
हा राहिला असेल माझंच, पण तेच म्हणलं परत ट्राय करून बघुया. हा, होय काय? नाहीं नाहीं असं तर कायच बघ ना होय बघूया हा झाल्यानंतर थोड्या वेळानं बघूया लावून आपण. त्यामुळे काय ह्म्म्म
तुमचं किती हुतंय हे मा हे झाल्यावर कॉल?
दहा दहा होत्यात पूर्ण.
दहा पूर्ण होत्यात काय बरं बरं झालं दहा. अजून दहा कुणीकंड तरी शोधून काढा म्हणजे वीस झालेत.
शोधुन काढुया होय बाजलं हो तेवढं तरी. म्हणजे तास काल कम जे करायचा ते प्रयत्न केलाय.
होय प्रयत्न केलेय.
प्रयत्न तरी केलाय अस तरी हो दिसून तरी येईल नाही.
होय होय.
आणि काय? आता काय
आणि काही नाही.
मेशोवर वगैरे तू म्हणजे असं तू आता माहि क्रमच वगैरे सगळं करतीस ना ते? असं कुठं हे करलं जाहिरात वगैरे त्याची.
म्हणजे नाही नाही ते आता म मी शिकले ना शिकायला होते ना ते मग ते सगळ्यांना माहितीच आहे आणि मग असं एकाला दिलं की एक एकाला दिलं की एक ते माहिती पडते ना. मग ते माहिती पडल्यानंतर ना सांगतात कि. आम्हाला बी पाहिजेलाय करा म्हणून.
हे अ हा हा. रेग्युलर राहत्यात कस्टमर वगैरे का असेचं?
अ रेगुलर नाही असं म्हणजे आता लग्नाचं लग्नाचं सीझन ते चालू आहे तेन आता मग असते.
हम् हम् हम् म्हणजे मी पण माझे मी तयार केलेले फोटो पाठवते तुला मोबाईलवर. बघ आणि दाखवून कोणाला हवे असेल तर आणि.
हा बघते की देणार म्हणजे येणार कोण?
अ नाही मी पार्सल पाठवणार की.
पार्सल हा हा हा. हा असं व्हय.
होईल ना.
हम्म बर बर.
हा तुझं पण मी कोणाला तर असं मायक्रोमचा आता घेत्यातचं झुला किंवा हे झुंबर वगैरे घेत्यातच. तुझं सुद्धा मी सांगू शकते ना असं एकमेकी
हा हम हम्म
किवा मला जर पाहिजे असल तुला पाहिजे असल तर असं असं एके जे नाहीं हे करते्या हा बाबा हेी करते हे हे सांगू शक ना एकमेकीचा आपण.
हम्म.
कार्या सोबत आपण ती पण क
होय ते पण करू शकते.
होय वहिनी वगैरे मदत करत असतील ना तुला?
आ?
वहिनी वगैरे मदत करत असतील तुला?
अ ह त्यांना येत नाही.
नाही काय हं हं.
नाही त्यांना ते गाठ मारता येत नाही ना.
हम्म हम्म.
मारणं जरास अवघड असतय. अ माईकरूमचं हम्म. अ ते कस धागा निष्ठत असतय निष्ठत असतय. हम्म.
नियोजित परफेक्ट जमायला पाहिजे ते तर ते गाठ बसते नाहीतर नाहीच.
आणि ते गाठ लेव्हलमध्ये याय लागते. हम्म राऊंडच असल की राऊंड याय लागतय.
होय होय राऊंड याय ला
त्याच होय.
हम्म.
ते सरळ सिधाच असल तर गाठी मारायला काय वाटत नाही. अं परत आता गोल बनवायचं असलं तर हम चालत गोल बनवायच असल तर मग जरास अवघड पडतय ना शिकणाऱ्यांना.
होय होय.
गोल राऊंड याय लागतय गाटीमध्ये.
हां आरसाक वगैरे करताना ते जरास अवघड आहे आरशाचं पण.
हां आरसा एक एक एक एक आरसा तरी फुटत्यातच.
होय होय ते जास्त आवळायला गेलं ना आपण.
हा तस तडा जातय.
हम्म.
तसाच.
तू साधीस सगळं घेतीस काय?
होय ते मोठं दुकान आहे होलसेल तिथनच. जेंव्हा लागल तेंव्हा.
ते हाय काय?
हो आहे की भरपूर ठिकाणी आहे. हम्म म मायक्रोमचा धागा हम्म. भरपूर ठिकाणे आहेत. मायक्रोमचा धागा म्हणलं की देतात असलय तर. परत त्याच्या मन्या पण वेगवेगळ्या असतात ना आकाराच्या.
हम्म हम्म.
ते पण आपण मागून घ्याय म्हणजे सांगून घ्याय लागतय. ह्या आकाराच्या, हांडा आकाराच्या, परत काटेरी मन्या. अ गोल मन्या असं, हम्.
हम् हम्, लाकडाई लटकन वगैरे, हम्म. गदा.
गदा आस्त्यात, हं.
हा, मी पण करत होतो. लग्नात वगैरे माझ्या मन, मी पण भरपूर केलंय.
हा हम्म. एकदा आपल्याना आलं की मग काय वाटत नाही, ते सोप
नाही होय, सोपं वाटतय करायला पण.
अ पहिल्या पहिल्यांदाच जरासं अवघड वाटतय. होय.
हा पण येत नाही, येत नाही ते.
हा तस.
त्याच्यामध्ये. आपण भरतो ते पण आपल्याला सुचायला किंवा मोबाईल वर बघून, तय.
हम्म,, होय करू शकतय की.
होय, डिझाईन भरपूर आहेत त्याच्यामध्ये, पण युट्यूबला.
होय भरपूर डिझाईन आहेत, गणपतीच सोंड पण बनवता येत, परत फुलपाखूर बनवता येतं.
हां लहान गणपती.
लहान गणपती परत फुलपाखरू,
अ भिंतीवर चिटकवण्यासाठी फुल पाखरू, परत मोबाईल, ठेवायेल तला आणि किल्ली अडकवायला.
हम्म हम्म.
किल्ल्या अडकवायचं. आणि नुसतेच ते, सीधा च ऑल पीस असतात फुलं फुलं फुलं. फुलं ते करायचं त्याच्यामध्ये, हम्म, ते करायचं. खूप, त्याच्यामध्ये पण खूप काय काय बनवता येतेय.
कलर पण अवे्लेबल असत्यात, आणि कलरफुल दिसायला पण.
हम्म, परत किल्लीला लावायला किचन, नाव आपलं, स्पेलिंगच पण बनवता येतेय.
बनवता येतय.
हो येतय की आपल्या स्पेलिंगच तेन बनवता. फक्त त्याला आकार द्यायचं, गाठी हा, म्हणजे आपण ज्या गाठी मारतोय का नाही, त्या गाठीनुसार आकार देत जायचं त्याला. आपलं स्पेलिंगच्या ह्याच्यामध्ये.
हां.
हम्म.
भरपूर येतय की तुला मग काय, काय..
होय येतय की, भरपूर येतय.
आता बारावी झाली काय तुझी?
होय.
हा हा ह कुठं कॉगलमध्ये कॉलेजला तेच का हा मग मेहंदीची ऑर्डर वगैरे केले?
हा ते पण घेते की. ते असं, लांब असलं तर नाही जाऊ देत. मगं कोणतरी सोबत येत्यात घरातले.
होय
लांब रात्रीचं तेन असलं की नाही जाऊ देत.
नाही नाही होय.
पण आवड आपल्याना हाय कि, करायचं.
होय तं.
हम्
मला मम्मी घेऊन घरी येत होते का तुला?
हा येते की, आहे की ॲक्टीवा.
हा म्हणजे मम्मीला घ्यायचं किंवा वहिणीला घेऊन किंवा मैत्रिणी असते आपल्या जवळपास. घराजवळची जास्त विश्वासू असे.
ते पण पाठवायला पाहिजेत की, रात्रीचं.
हा होय, हं ते आहे खरं.
होय.
म्हणणार, ती पण फिरते तू पण फिरणार.
हो.
तसं असतंय.
आपल्या मराठी माणसांचा तेच प्रॉब्लेम आहे.
आं
आपल्या मराठी माणसांचा तोच प्रॉब्लेम आहे नाहि?
होय तोच प्रॉब्लेम ये. समजून म्हणून घेत नाहीत.
नाही होय आपल्या घरापासूनच सुरुवात होते ना जास्त.
होय होय.
हम्म
पण आता जगहि लय भरपूर पुढंये. आपण पण पुढं जायचं भरपूर.
होय चालतंय, तुमचं टायमिंग पुरा व्हायला लागेलय बघा. आणि मगुम
होय, अजून एकतीस सेकंद आहे.
हा
मी ठेवल्यानंतर बघ ट्राय करून, लागतय का बघ तुझा.
हा हा बघते की. आणि मग मी पण तुम्हाना शोधून कुणाचा तरी नंबर पाठवते का?
चालेल, चालेल पाठव की. हम, चालेल, चालेल.
हां
अ तीन म्हणजे वीस वर जरी झाले तरी भरपूर झाले.
हां, ठेवू.
झाले काय टायमिंग?